हॅलो.
हा येतोय का ताई आवाज येतोय?
हो येतो येतो.
हो हो चालेल चालेल. ठीक आहे. आपण आता विषयावर बोलूया वाचनाच्याच बोलूया. कारण वाचनाची आवड आहे, ती मला पण आहे आणि तुम्हाला पण आहे. वाचनाचे हा वाचनाचे फायदे बघाल तर म्हणजे भरपूरच आहेत तसे वाचनामुळे काय होतं माणसाचं ज्ञान वाढतं आपलं.
हा ना ज्ञान वाढतं व्याकरण कळतं. त नवीन शब्द कळतात डोळ्या खालून म्हणजे शब्द गेलेले कुठे उद्गारवाचक कुठे कुठे अनुस्वार कुठे काय त्याची माहिती आपल्याला सतत राहते लक्षात येतं ना आपल्याला ह्या गोष्टी हा
बरोबर आहे आणि वाचनाने कसं असत कि आपलं व्यक्तिमत्व जे असतं ते पण घडत असतं म्हणजे कसं आपण आपण नकळत होत हा आपण एखाद्याच अनुकरण बघा पण जर चांगलं वाचलं तर आपलं मन जे असतं ते चांगलं विचार करेल पण ते जर आपण वाईट वाचायला गेलं तर ते वाईट विचार त्याच्या जे माझं तर मग मी जे साहित्य वगैरे असतं ना तेच वाचते आणि अ मी हा अजून एक मी ना डिटेक्टिव्हच्या कथा पण वाचत असते म्हणजे हा आणि मग काही काही वेळेला अस अस होतं की एक दोन वेळा मी दचकून उठले आणि मला ते झोपेत मग ते स्वप्न वगैरे हे मला आहे
कुठे आहे मी
हा लहानपणापासून ना लहानपणी बघा ते रॉबिन हुड वाचलात का तुम्ही रॉबिनहूड?
नाही नाही माझ्या नाही वाचना आलं मी
मूड म्हणून एक पात्र असं तयार केलेलं आहे की जे बाहेरून आ लेल आणि मग त्याचे ते अका लोकं वगैरे त्यांना थोडस धोका करतात आणि मग तो जंगलाचा राजा म्हणजे ते पिकच्चर आहे बघा मोगली मोगलीची कशी कहाणी जंगलातच वाढतो वगैरे त्या टाईप ची ति रॉबीन वूड्ची आहे हा आणि मग तो सैन्य वगैरे जंगलात जमाव करतो आणि मग हे करत असत आणि मग मी त्या कथा वाचता वाचता ता मग मामी त्याच्यातच व्हायची आणि मग मला स्वप्न पडताना मी दचकून उठायची वगैरे मग माझी आई वडिल ओरडले ही झोपतच कि नाही माझ्या बाजूला झोपा शेरलॉक होमच्या वगैरे वाचायचे मग अशा कर म्हणाले नको तू आता हे असलं नको काय वाचत जाऊ मग ते गेलं हा म्हणजे नस सगळ्या प्रकारचेच वाचायचे
आपल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर नक्कीच होतो मग ते चांगलं वाचा चांगलंच होणार वाईट वाचलं तर वाईटच होणार असं त्याचे दुष्परिणाम
आता हे वाचनाचाच फायदा आहे की आपण आता बोलतो कुठल्या विषयावर सहज बोलतो का बोलतो की आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे काहीतरी वाचलय हा आता उद्या खेळायचं अस समजा आपण खेळ खेळतो किंवा काही पदार्थ सगळंच माहिती नसते वाचनानेच आपल्याला कळते ना की काय कसं असतं दुनिया कशी असतं हे जर आपण
आपल्याला वाचूनच कळते ना माहिती
हा मग वाचनामुळेच आपलं नॉलेज वाढते त्याच्यामुळं वाचत जर आप पण म्हणजे त्याच्यासाठी वय लागत नाही वाचायसाठी आता बघा मी तर अजून विचार करते माझ्या मुली झाल्यात बावीस चोवीस वर्षाच्या मुली आहे ते तरी मला अजून असं इच्छा आहे की मी लॉ करावा म्हणून.
अरे वा.
म हा तुम्ही तर मी अजूनही विचार करते की मी आता ऍडमिशन तुम्ही आता गेले पण तर थोडं सी ए टी चे एक्झाम असतं आणि मला जायला उशिर झाला.
अच्छा.
ते कसं शिकतच राहावं त्याच्यासाठी काय आता मला त्या डिग्रीचा का उपयोग होईल ना होईल काय मला माहिती नाही.
पण त्या ज्ञानाचा उपयोग नक्कीच होईल. डिग्रीचा उपयोग होईल की नाही माहिती नाही पण तुम्ही घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला नक्की होणार कुठे
आणि हां म्हणजे की आता यंदा जरी गेलं तरी मला निदान पुढल्या वर्षी तरी मला आहे की टोटल फ्री झालं तर थोडा अभ्यास मग ते करून केक लॉ करायच आपण. म्हणे ते वाचाला हा ही एक आवड लागते आपल्याना.
आणि ती वाचनानेच होते ना तयार होते आपली ती आवड म्हणजे आपल्या मनामध्ये ते वी चार येण आणि ते परिपक्वते कडे जाणं हे वा चना मुळेच होतात ना सगळ्या गोष्
बरोबर पण मी केव्हा आ शाळा, कॉलेजला होते ना त्यावेळे म्हणजे म्हणजे हिस्ट्री विषय किंवा हिंदी, मराठी या तीन विषयात तर म्ह मी अबो एट्टी नांटी असायची. म्हणजे का ते गोष्टीरूप असायचं म्हणजे ते सगळं म ते सगळं संदर्भ स्प स्पष्टीकरण, लेखकांची नावं हे ते पाठ लोकांना मराठी विषयी, हिंदी विषय अवघड की बोली असू पण मला म्हट तुला कसे त्याच्यात तेवढे मार्क्स मिळतात किंवा हिस्ट्री विषय ते सगळा लढा हा तो स्टॅलिन गार्डचा लढा इतिहासात आजरामर का झाला? तो प्रश्न तर अगदी असायचाच असायचा. म्हण ते मग ते सण ते वाक्य त ते सगळं लक्षात ठेवता ठेवता त्यांना होत नसायचं किंवा ते शिवाजी महाराजांचा इतिहास असू दे पेशवे शिवाजी महाराजांचं ठीक ए पण जे पेशवेकालीन होत ते तर ते पेशव्या पेशव्यानंतर बाजीराव पेशवा आहे ते म्हणजे त्यांच त्यांच वाढत गेलं वंशावळ ते लक्षात राहत नव्हती वंशावळी सगळ्यांच्या पण मला त्याची एवढी आवड होती ना की मला ते गोष्टीरूप म्हणजे ते आता त्याचा मला अभ्यास कराची गरजच वाटत नसत. आणि म्हणजे त्या बाबतीत तरी मी एक ते का नसल जमत पण मी ह्या सगळ्या
म्हणजे हे आवडीचे विषय तुमचे की ते गोष्टी रूपात ऐकले की तुमच्या बरोबर लक्षात राहायचे.
लक्षातच राहायचं मला पुन्हा वाचायची गरजच लागत नसत अस त्याच्या मुळे त्या विषयात मी पुढे ऍक्च्युली मला त्याच विषयात घेऊन जर पी एच डी वगैरे केली असती तर मी आता खूप पुढे असते. पण नाही ते वडलांची आवड होती की सायन्स ला जा म्हणजे माझ्या
नाही तर जर आवड मला खूप जोपासताना आली असती वाचनाची नंतर असं अस.
नाही अजून पण आपण करू शकतो असं काही हे नाहीये हा.
चला ओ म्हणजे करते म्हणूनच आता किंवा आत त्याच्यामध्ये पण आहे मग त्यांची जी पुस्तकं असतात किंवा न ते काय यांच्यावर आत्याचार तो एक आमचा अभ्यासाचा.
मगं ती पण पुस्तकं वगैरे मी घेऊन अशी वाचत असते म्हणे मग त्याच्यातून एवढं वर्णन करते ना की मग स्त्रियांचं म्हणजे खरंच काही अत्याचार होतात किंवा कशा मुली फसल्या जातात
त्यांच्यासाठी काय करावं काय नाय मग त्या मुलींचं पुनर्वसन कसं करायचं. आपण काय करू शकतो अशा टाईपची त्यांची ती सगळी पुस्तकं आहेत. अंधश्रद्धा निर्मूलवाल्यांची त्यांच्याकडे जे असतात. हा. म्हणजे त्या विषयावर ती जास्त काम करतात की ज्या अशा फसलेल्या मुली आहेत त्यांना जरा वेगळं काढून त्यांना समाजात एक कसं चांगलं करताना येईल. की कशी दिशा स्वतःच्या पायावर हं हा. त्यांना एक स्वतःच्या पायावर कसं उभं करताना येईल काय. हा आणि मग-मग ते पण एक वर्णन वगैरे वाचलं ना तर मग खरंच अंगावर काटा उभा राहतो मी असं वाटतं की खरंच आपण हो की त्यांच्यातून
जातात कुठ कुठल्या-कुठल्या प्रसंगातून म्हणजे जातात खरंच कधी-कधी असं म्हणजे वाट वाईट वाटतं टतं की म्हणजे कसं ह्यांनी गोष्टी झेल्ल्या असतील आयुष्यातमध्ये आपल्याला जे विचारही करू शकत नाई आपण.
कधी-कधी ते वर्णन वाचताना म्हणजे डोकं सुन्न होऊन जातं मग असं मग मला कधी कधी जेवायची पण इच्छा इच्छा होत नाही जर मी असं काय वाचत राहिले ना वाईट. मग मला मग जेवायची पण इच्छा होत नाही असं वाटत की काय हे चाललंय दुनियेत का
बरोबर.
म हा खूप फिलिंग येतं मला ते असं काय वाचताना तरी पण मग त्याच्यानंतर मग हालकं फुलकं काहीतरी आपलं विनोदी ऐकायचं काही तरी युट्युब ला लावायचं. म्हणजे ते एक माइंडमधून जाण्यासाठी पण ते नाय जात.
कारण डोक्यातून अशा गोष्टी कधी-कधी खरच जात नाहीत आणि ज्या खरोखर असतात आणि समोरच्याने झेललेल्या असतात जे आपण विचार करून किंवा बघून ऐकू कोणीही आपण सहन करू शकत नाही अशाही गोष्टी असतात ना.
नाही आणि कसं आहे ती जी लेखक लोक लिहतात तिथलं हे सगळंच काय खोटं ते आयुष्यातून गेलेले असतात ते ऍक्च्युली नाही खरं जरी लिहिलं तरी पण वर्णन जे असत काय ते त्यांनी म्हणजे समाजात जे लिहिलेलं आहे त्यांनी असं नाही की सगळी त्यांची कल्पना असते म्हणून.
पण कोणाच्या आयुष्यावरती म्हणजेच लिहिलेले असतात ना. म्हणजे ज्या खरोखर गोष्टी घडून गेलेल्या आहेत.
हाय मग मी तेच म्हणताय कसं असतं त्यांना पण छोटी वंधनं असतात कोणाच एक वैयक्तिक आयष्याबद्दल किंवा लाईफ बद्दल लिहायचं म्हण त्यांना पण ते असं वर्णन कल्पना टाईप करतात पण बरंचदा खरं असत. तर मग अशी पण वाचते मी कि मी पोलीस डायरी पण मला वाचायला आवडायची. पोलीस डायरीच व एक दि घन यायचं त्याच पण पोलीस डायरी म्हणूनच असायचं ह् काण करत एक हा एक मॅगझीन डायरी मग त्याच्यातल्या पण त्या कथा वगैरे असायच्या ना त्यांनी लिहिलेल्या असायच्या त्याच्यात मग हे सगळं असायचं त्याच्यात पण मग एक भीती वाटायची मग ते त्या एकट्या ते मुृद्यांसोबत कसे राहतात किंवा ते कशी छानबन करतात का
पोलिसांवरती येत असतील बाबा काय म्हणजे खरंच आणि माणसंही त्यांची
त्या डायरीत त्यांचं वर्णन बघाल ना तर मग असं वाटत की खरचं आपलं जीवन खरचं
हो बरोबर आपण खूप खूप सुखी आणि आनंदी होता जे आपल्याला असं काही बघायला मिळत नाही किंवा ऐकायला मिळत नाही
आपण बघा आपण जर जगतो. आपण जर आपल्या खाली, खाली जर नजर टाकली ना तर तोंडावर पडतो पण जर आपल्यार माणसचं हायफ वगैरे भेटलं तर
नाही आपण कस अस समाधानीच राहावं ना आपल्या आयुष्यात जे आहेत त्याच्यामध्ये आपण हा बघायच किंवा वरच नाही बघायचं असं काय म्हणजे आपण हा आपण ते विचार करू शकतो
सणामुळं म्हणजे कशी आपली विचारशक्ती सुद्धा त्या पद्धतीने बनते पण माझ्या मनात येत ते आपल्या डोक्यात येतं आणि ते आपलं वैयक्तिक आयुष्य म्हणजे आपण ते बदलतो त्याच्याने थोडं तरी
बरोबर
मानसिक जे असतं ते आपण हा वाचनामुळे आपल्याला ते पण म्हणजे एखाद मित्र पण मिळू शकतो आपणाला त्याच्यात कोणाला काय सांगताना आलं काय तर चला त्याच्यातून पण आपल्याला अनुभवातून काय री बोध मिळतात त्यांच वाचून आपल्याला
अगदी बरोबर नाही वाचनाने खूप फरक पडतो. माणसांच्या म्हणजे विचारांमध्ये पण फरक पडतो आणि नवीन नवीन विषय घेतले ना की आपण त्या त्या विषयामधली माहिती ते आपल्याला मिळते ह अस
बरोबर
हम्
ति मला असतं ते वाचनाबद्दल चांगलंच भरलेलं आहे कार परत कधी वेळाला आपण नक्कीच बोलू याच्यावर ओक थँक्यू मॅडम ओक ओक थँक्स